गो काय करायलेस?
काय नाही तू?
काय नी बघ, बसलोय टि व्ही बगत.
हम्म मग काय करायले? झाला आता करून आलो.
हम्म.
हम्म मग?
मग काय नाही बघ जेवलीस?
नाई अजून तु?
नाही अजून बाहेर जरा बाहेर गेलतो डेकणला आमच्या इथं साडी आणायला गेलतो आमच्या दीदीला आत्ता आलोय.
हम्म. मग?
मग काय नाही बघ निवांत मग कॉलेज?
आहे कि सरू तुझं? तुझा नाही ना?
नाही ग डिग्री संपली माझी.
मग जॉब तेन हुडकाय लागलीस का नाही?
नाही ग जरास एम ए ला ऍडमिशन टाकणार आहे मग बघू आता मग नंतर जॉब करत करत करणार आहे ते.
हम्म.
अजून काही जॉब लागायणे.
हम्म.
हुडकायलो जॉब. अगं हुडकालोय ग एक आलतं ते केमिकलचं करायचं. मग कसं झालं बघून आलो मी काल ते काय झालं मी कॉमर्स केलोय ना, मग नंतर ते सायन्सवाल्यांना म्हणजे अस बरं पडेल मला ते काही तर करायला जाऊन काही तर दुसरंच व्हायचं म्हणून केलोच नाही ग, घेतलच नाही ते मग आ ते जीएस टी च वगैरे बघालोय कम्प्युटरच क्लास वगैरे शिकलोय ना. म तेच बघालोय दुसरीकडं.
हम्म अगं ते जंतर मंतर सुरू आह माहितेय काय तुला?
व्हय सुरू हाय नव्ह ते, काय- काय सुरू आहे बाय कशामुळे झालय ते?
ते शिक्षणामुळं. ते नीटच पेपर तेन लीक झाल्यात. अम्......
काय बाई लीक केलं तर आता म कस पास होणार सा- आता अशी पास झाली तर नंतर सगळ्यांच अवघडच होणाराय.
हम्म
नंतर... म्हणजे असं काहीतरी करून अस वेगळंच कायतर करतील ना. म्हणजे आता बघ आता ऍडमिट ट झालय त्यांना काय? म्हणजे, त्यांना कसं ठीक करायचं त्यांनाच माहित नसणार आहे आत्ताच्या जनरेशनच्या.
हम् ह.
ते जनताच च हाय तिथं पण आणि दंगा कराय लागल्यात. पहिल्या दिवशी मार खाल्लीत. दुसऱ्या दिवशी पोलिसांनाच मारत्यात.
आणि त्यांनी वार -पोलीस मारायला आली तरी जनगन म्हण म्हणत्यात.
हा. तेच बघ किती नुसतं रिल तेंचच याय लागलंय.
चला आपण पण जाऊया जि
आमच्या इथ थं सुरु झालय की बाय, काल काहीतरी झाल तर काल कालच गेलतीत आमच्या इथली सगळी.
हम्म.
आणि
आमच्या मुंबईमध्ये नाही बाई, तुमच्या इचलकरंजीमध्येध् असत.
होय काय? तू मुंबईची हायस काय प्रॉपर?
अ होय.
वाटत नाही ग कोल्हापुरी बुलतीस तू.
अगं मी कोल्हापूर मध्ये कोल्हापुरामध्ये जन्मलेलं खरं मी. ह आ अस मग कणी माझ्या पप्पांनी जॉब मुंबईला लागली ना मग मुंबईला गेली.
पण तरी, मुंबईमध्ये राहतच म्हणटलं तर मुंबईची थोडीफार तर भाषा यायला हवी ना.
अगं तसं नाही म्हणजे मी- आमच्या घरात सगळे कोल्हापूरच बोलत्यात ना म्हणून मी -मी म्हणजे तशीच बोलती.
मग तू बाहेर कशी बुलत्यास.
अशीच कोल्हापुरी.
हम्म नाही चांगलाय, मग काय नाही बघ बाई.
जिवलीस?
नाही आता थोड्या वेळाला जेवायचं मम्मी जेवण केल्यावर.
आ केली नाही तुमची मम्मी जेवण अजून?
नाही आमच्यात लेट असतय ग जेवण. कारण की आम्ही संध्याकाळच जरस नाश्ता वगैरे खाऊन बसलेलो असतोय ना. चहा पाणी नाश्ता झालेला असतोय आमचा. म आम्ही संध्याकाळी रात्री साडेनऊ दहा वाजता जेवतोय.
कुठे गेल?
हॅलो.
हॅलो बोल.
हा साडेनऊ दहा वासता जेवण असतय ग आमच्यात.
होय काय?
म आम्ही आमच्या पप्पा आल्यावर कनी आम्ही सगळेजण असे एकत्र बसून जेवतोय टी व्ही बगत वगैरे.
हम्म हम्म.
तुझं?
आम्ही नाही बाई आमच वेगवेगळं टायमिंग असत सगळ्यांचं. कारण एकत्र नाही एकत्र बसल्यावर भांडण लागत्यात.
तुम्ही काय भाऊ बहीण आहिसा काय?
होय, एक आम्ही चार जण ये, पण होय चार जण आहे, अ एक तिही एकटी ही बाहेर अ कुठल्या काय अ पॅरिसमध्ये हाय का जॉबला.
काय गंडवाय लागल्यास.
अग खरंच की.
काय उगंचच आपलं कायतरीच.
तू फसलीच नव बास. आगे नाही